रेंज गेली होती रे कॉल कट झाला हॅलो. अरे रेंज गेली होती म्हटल कॉल कट झाला.
हॅलो अरे मोबाईल रेंज केली होती ना.
लो हॅलो.
आवाज येते त्याचा मला आवाज येतय तुझा तुझा आवाज येतोय मला. हॅलो
हॅलो हा बोल बोल आता ऐकु येतय हा बोल हा बोल.
हे
होय--.
हा इकडे भरपूर रेंज कमी रे वैभोवाडीत काय. हा तेच रेंज गेले अचानक. म्हणून काॅल कट झाला हीकडे वैभवडीत आम्ही वायफाय वच आहे रे तिकडे रेंज नाही अजिबात जिओ ला नाही बीएसनला फक्त रेंज आहे.
काय म्हणत होती.?
अरे हा तेच म्हटलं जाऊया म्हटलं फिरायला जरा प्लॅन करूया मोठ
होय.
मी विचारतो सुष्टी आणी त्यांना जाऊया मग बाईकनी जाऊया कारण बाईकनी जायची मज्या वेगळी रे त्या साईड ला. पाऊसात ना हा रेनकोट घातले की निघालेलो असं. पण हे बुलोरा घेऊन जाऊ शकतो र ह सगळ मोठा विषय नाही बट कसं हे हां बाईक नी जायची माझ्या वेगळे फक्त पोरीन
होय. होय पण आपल्यात कोण प्रेमावा येत ना एकमेकात. एक मी नाही नाही तर राय रायगड पण रायगड वार हो कुठुन ढकलून पण द्यायचे आता विश्वासच नाही कि त मागशीच बघलीस घडलेली घटना.
हम्म ह् नाही कोण नाही कोण नाही. मित्रच आहेत सर्व पण मज्या याला काय पण बोल. जरा किती दिवसांनी भेटू म्हटलं. जेवण वगैरे त्या दिवशी पूर्ण बाहेरच करू. पण माझ्या मते एका हा एका दिवसात माझ्या मते तो होणार नाही. ट्रीप आपल्याला दोन दिवसाची तरी
होय ते करावंच लागणार एका हॉटेलला रायगड फिरण्याच खाली आणि कुठे ते वागायच मग..
कुठ हाय रे बघूया ठीक आहे मी सर्वांनी रेडी करतो एकदम.
होय कर की मग अरे मागे आपला एवढा प्लॅन चांगला झाला होता आणी त्यांनी फसव्या अस
हुम्म हा असं आपण आ हा नाही आता रेडी एकदम फिक्स करतो कारण मला तिघ चौघ जण बा आणी परत मंथन पाच्यांळ, सुयश, चिराई, वगैरे त्यांनी सर्वांनी हा सांगितलेले मला मागेच सांगितलं मला होतं तुला विचारायचं होतं की जाऊया काय?
होय चिरावी पण चिरू पण तयार बरा झाला मागे काय.
चि चिरू चिरू आमच्या इथे चा हाय कॉलेज ला माझ्यासोबतच आहे इकडे वैभव वाडीला. चिरू इथे काय? ईशान पण आपल्या माझ्यासोबतच आहे तुझ्यासोबत कोण आहे आपल्या क्लासमधले.
अरे तू पारपळ शंकर हाय माझ्याबरोबर बाकी कोणी नाही.
ह माझ्या इथे आहेत तिघं चौघजण आहेत.
होय अरे मागे त चिराय काय नाही मी नाही तर तुम्ही जाव..
हा शेवटला शेवटला चिरण वाट वाटत लावलं ना प्लॅनची. चांगला प्लॅन जायचा.. ठरलं होतं आपल्या माचाळला अस मासाळ पूर्ण कोकण दौरा कराायचा होता आपल्याला.
ते दव दुधपागैर
आपण बे रात्रीपर्यंत बोलला येतो येतो आणि सकाळी आपण गाडी काढली तेव्हा म्हण त मी येत नाही मग आपण आपला पण कॅब प्लॅन कॅन्सल झाला.
होय.
आता भरपूर शेतीची काम असतील ना तुला पण गेला होता किती नाही गावाला?
अ अरे गावालाच आहे की आता कॉलेजला कुठे शेती आज आम्ही... ते तरवा केला सगळा होय मग सच तरवा काढत होती बोल तर
मग काय जोत लावत
नाही टॅक्टर तोत आता कुठे
चला हा ट्रॅक्टर आमच्याकडे एक ट्रॅक्टर आणि दोन झोत
होय आमच्याकडे पण गुरु आहेत प ते त्यांना आ आमच्याकडे पण गुर आहेत आराम देतो रे जास्त तसं नाही रे भरपूर वर्ष त्यांच्या जीवावर शेती केली म्हाताऱ्या आहेत जाम.
हम् हम्म हम आमचे आहेत दोन दोन किल्लार आहेत आणि दोन गावटी आहेत.
आमचं कसं आहे त्याने भरपूर वर्ष आम्हाला करून दिलं शेयोग.. होय बघायला वा एक दिसध राहिला याला लालाव लागतय.
अरे कडक रे नाद नाही करायचा त्यांचा त्या बैलांचा शेतीच्या बाबतीत. रिकामा ऑडिओ कि कि दिवसभर चालव का हरकत नाही पण आम्ही काय माहितीय काय थोडं... बैलांना पण आराम कारण ट्रॅक्टरने जर पहिली उकळ काढून दिली ना.. तर कसं बैलांना पण थोडं ओडायला जरा इझी पडतं. असा विषय म्हणून पहिले ट्रॅ टटर फिरवतो आणि नंतर मग बैल फिरवतो त्याच्यावर दुसऱ्या तिसऱ्या तासाला चिखल पण चांगला होता ना बैलांचा चिखल तुला माहितीये ना कसा होतो
होय
पण मजा आली आज पाऊस भरपूर होत रे दो दो पाऊस होतो तरी पण लावलेली आहे बारामळ्या
आमच्याकडे पण होता भरपूर होता पाऊस ते आमच्याकडची नदी आहे तिकडच्या यांना उचललंय की बा त्यांना एवढा पूर आला नदि ला होय तरी पण काय शेतीची कामं थांबतती
हात कोकन रे कोकन कोकन मग बाने काय बोलतो?
बाणे काय काय बाणी होय बाणीची पण काय भरपूर शीेत ती आहे त चिक आहे तिची पण तू जेवढीच असल शेती तो तिकडेन दंग आहे शेतीत
हम्म हम्म बोलावता तोयला एक दिवस सर्व मित्रांना आपल्याला शेती लावायला या म्हणतो चिकन बिकन करूया म्हणतो
होय
तो आपण बोलवतोय चिरायू शेतीलावाले आमच्याकडे इकडे चिरायू
हो त्याचा भरवसा आहे तुला मग नाय अरे चिरईचा माझा भरवसा तूटला मागे फसवलं त्यापासन
ह, ह तरी ओ म्हणत दाव्या म्हटलं
होय बघतो मी तर काढया वेळ काय होय
एक आठवडाच काढायला पाहिजे आज ह्याच्याकडे उद्या त्याच्याकडे
तेच बोलतो, असं किती जणांची ऑर्डर घेतली मागे प्र रमेशकडे पण जाणार होती त्याच काय आलं?
सहा जण गेलेलो म मंथन मी बाने, परत म सुयश ईशान, चिरायू
व्हय
तूच नव्हतास फक्त ग्रुप मध्ये, होय दुसरा बाने श्रवण बाने येतो हो इकडेच हाय. तो श्रवण बने का आपल्यात नव्हता, आता इकडे येऊन मिक्स झाला रे
होय, मग तू पण शेतीच्या मजाच गेली असेल मग
हो, हो, तो हाय कोल्हापूरचा, पण त्याला मजा आली.
व्हय
ईशान बाबा, ईशान काय उड्याच मारत होता पावसात
तो काय कोलत हाय
ह हम्म, तो इक पाव इकडे आपल्या का आपल्या आपल्याकडे तो ऊस लावायला आला होता
हम्, होय
हम
म मज्जा केलीत भरपूर तिकडे
खूप मजा केली.
व्हय
हम्म
बाकी काय, ठीक ना? बाकी हाय आता काही कलबांना खोत घालायचंय थोड्या दिवसांनी. पाळ सगळी बघून होती बोराची हो एक खत घालायला तर पाळ चालेल ना, जांबींना घालून झाले जाबी या वर्षी भरपूर पूर धरल्या होत्या की, तुला बोललो होतो मागे येऊन जा तू आलाच नाय त सांगणार तुला जांबी घेऊन अरे ठेवलेले अरे, अरे तू बोललास मी येतो मी ठेवून काढून एवढी ठेवलेली जांबे ते नेलेचत नाय तुम्ही अरे आई पण माजी वाट बघित होती भरपूर.
काकींना बोललो होतो मी येतो बर हून पण टाइम नाय भेटला रे, तेवढा आमचा पण भरपूर काम होतं घरी.
नंतर बोलला नाय येत ते आता आणि नंतर काय म आलासच नाय
गणपतीतन कसं आंतर कोल्हापूरला पेणला वगैरे जावं लागतं ना रे कारखाना आहे ना, आमच्याकडे किती अ
आमच्याकडे हे असतं, कारखाना आहे, पंधराशे गणपती आहेत, आठशे मातीचे आहेत आणि बाकीचे पीओपी
व्हय, व्हय, मी पण म मागी मात तिथच सांगणार होतोय काय मातीच ती खरी आहे पण पीओपी काय आता नवीन झाल्या मातीचा कसा लवकर एवढे कण त्यांचे हे नाय होत लगेच वीर गळून हे होतात. आणि परयनच्या दृष्ट होय
आताचे पीओपीतात विरघळतात माती प्लस हे आहे ना पीओपी आताचे
होय असं केलंय काय होय. अरे ते तसच करायला पाहिजे ते वाट लागते की काय आपल्या इकडेन तरी ठीक आहे ते मुंबई मुंबईच्या ठिकाणी बघलंस ना किती काय होतय ते पिओपीचं एकदम
किनाऱ्यावर येतात गणपती पण ते वाईट वाटत नंतर एवढं एढं काम करतो आपण आणि
म ये तो मुंबईपेक्षा मग कोकणातलाच गणेश उत्तव कोण गणेश उत्सव दारू पिऊन
आपल्याकडचा टॉप आहे र गणेश उत्सव मुंबईला बघ कसा क्राउड असतो
होय पण विसर्जन बाकी मुंबई ला बाकी व्यवस्थित होत कि मुंबईला फक्त काय त्यांचं विसर्जनच नाही व्यवस्थित.
अर्धे गणपती असेच मग पाण्या बर जास्त झालं कि मग असेच गणपती राहतात. किनाऱ्यावर ते वेग विचारत वाटतात ना त्या पेक्षा आपले गावातले मस्त नदीत विसर्जन केले मातीचे गणपती कि मस्तपैकी तो पाच दहा मिनिटां बघितलं. विरगळलेले असतात.
होय त्याच टेन्शनच नाही की.
हम्म हम्म
आणि काय ते व्हाळ व्हााळात पचवायचे म्हणून काय हेच नाही वाटत
हो होय माझ्या तो विषय गणपतीचा विषय च वेगळं आपली सर्व मराठी माणसं गावाात येतात कुठं मुंबईला गणपती बसवत हे फक्त मंडळ वगैरे आहेत ना ते जात ज्याला मुंबईला गणपती मोठे मोठे आणतात आपला कोकणच ग गणपती कोकणातच बघायचं रे आरत्यांना बिनता्यांना काय मजा येते यार
य रे ते फुगडे बिगडे झाधाकड रात्री काकडी चोरा
ह लय मजा येत ते ना मनाचा सीझन संपला आता झाकडी
जाकडी तेव्हा तर रोज जाकडी रात्री दोन दोन होय ते भारी नव्हते की अरे किती भारी होते ना काय आधार नाचत असत कल्या मावश्या नाचत होत्या
खतरनाक खतरनाक कडक कडक कडक मग बघितल्यासखं वाटायचं न मन रे ते
तो परतो एक जो अपरते तो एक डायलॉग बघ हमतुरेसर काझ्या कौंस कसला भारी वाटतेय की
कोण हो हो मस्त आहे तो भाव अरे आमच्याकडे ना तुला सांगू त्या एक आमच्याकडे आर्टिस्ट आहे एक त्याची चित्रणा अशी बाहेर बाहेर गावी जातात त्याच्या मुलगीचा बड्डे होता पहिला बड्डे होता तर त्यांनी केला कॉल त्यांना गोळवलीवाल्यांना आणि त्यांनी बोलवलं त्यांना मनावाल्या
चाल तर बिला उद्या कॉल करतोय जरा ते घरची बोलवतय पटकन ठीक आहे होय चालेल चल च करतोय घरचे फोन करतो होय एक चॅट वर बोलतो रात्री चालेल चल